हा बोल की,
काय नेट प्रॉब्लेम आहे वाडतय. होय, आपोआपच कट व्हायलय कि ग.
हां हां.
बरो वारं तर जरापन येईना झालंय बग.
वार नाही.
ऊन बग की, केवढं पडलंय.
होय ऊन जास्तय.
ह काय करालय पोरग?
पुर हाय न डमरू वा
डमरू वाजवलंय. बरय की उठल्यावर रडत बिडत नाही.
नाय रडत उठत नाय तो शांत उठतोय.
होय.
तेज काय नसतय. तेज काय नस चय चरा पुढं सारकाय लागलाय ग लक्ष द्यायला लाग हॅलो
त्याला ती लाकडी फळी बिळी आणून लावशील क नाई
नाय दरवाजा बंदच असतोय दरवाजा उघडत नाय ग. सारखं हा हा हम्म तरी पण इकडं तिकडं होतोयच की सारखं
हा हा डबल आहे ना डबल आहे ना ग हा. मग चांगलय काय नाय ब आता जरा शिवायचं, जरा झोपायचं.
हम
या मी झोपल्याशिवाय पोरी पण झोपत नाहीत झोपतय. झोप झोपलं की उठत नाय लवकर झोपलं की मग काम राहत्यात म्हणताना झोपाय नाय बघ उन्हात मशीनवर पण बसायला नको वाटतय ग
होय आणि उन्हान लय असं कसं तरी होतंय.
उष्णता पायाला धक पडत्या नाइ रात्री जरा होतय सकाळच् पाहाटेच होतय काम खर दुपारच होत नाइ
दुपारच कंटाळ येतोय ग सगळं करून करून करून दिवसभराच काम करून किनय दुपारी कंटाळा येतोय.
सकाळी किती आणि गेल्यापासून म्हणालोय उठून शिवायचं, उठून शिवायचं, डोळ्यातली झोप कुठली जातीया. झोपताय ना किती वेळा उठलो आणि किती वेळा झोपलो.
हा अर्जंट नाय न्हव काय ब्लाऊज
आहेत कि ब्लाऊज द्यायचेत की बह्याचे अर्जट नाय म्हणताना शिस्तीत शिवताना ते जास्तच लेट व्हायलय नाय तर एवढ्या दिवस कुणाच ठेवत नव्हतो. होय एकदा बसलं की मग दोन तीन शिवुणच ऊठते सोड ते उन्हाच्या ह्याज्यामुळे बसायला नको वाटायलय
खातोय
डॉगी खातोय बटाटे दही ते सगळं खातोय चिकन वगैरे खाते नॉन व्हेज पण खाते मांसाहारी शाख
हा
बीन बटाटो
हां
भाज्या पालक पालक खातय खोबरं खातय आंबा खात ते पप्पय खातय
भारी आहे की म सगळं फ्रूट्स वगैरे सगळं खात
होय तेला द्यायला लाग केळ खातय
हूं
पपई लय आवडते तिला
होय.
हम्म कलिंगड सगळं म्हणजे आपण मानस जस खातात तस सगळं खातय.
हा हा भारी
तर ए नवीन बीवीन कोण तरी आलं तर मग लयी भुकतंय बय
नवीन दिसल्यावर
नवीन दिसल्यावर पण आणि असं वास बीस आला कनई कुत्र्याच बित्र्याच कुत्र्याच तेन
हा जरी दरवाजा बंद असला बाहेरच कोण तर आलं वास आला हा
तर भुकते ते लय त्याला वास येतय होय. हम्म काय झालंय आता मोठ चार महिने झाले की
कधी आणलेलं
जानेवारी महिन्यात
हा हा
संक्रांतीलाच की
हा हा बारक होत काय तवा
होय बारकच हाय किती चाळीस दिवसाच होत.
होय.
हूं
हा, हा कशाच इंजेक्शन हा, हा, हा, हा त्याच्यासाठी होय हा ह चावत नाही नवहे खरं
चावतय कि जं म्हणजे खायला तोंडात काय तर घात तलं काढून वगैरे घेताना चावते
होय तसली कुत्री चावत नाहीत ग
म्हणजे हे होत नाही ग आपल्याला काय होत नाही त्याच्यापासून तर ते इंजेक्शन आपल्याला हे नको बारक्या पोरीत म्हणतान इंजेक्शन देऊन आणलंय. ते जरा चपाती तेन घातलेली तेव्हा जरास त्याला हे झालत ना पोट तेन बीगडलेला तेज संडास उलटी लागलेल
चपाती जड आहे का ते चपाती चाल त्या होय दुसरं काय घालायचं
खाते कुठ तेे तेवढं चतकोर चतकोर पण नाही जरा उगच खाते तुकडा. खात नाही चपाती ते उगच दही व दही वगैरे लावून टाकलं कनी तेवढंच एक तुकडा खाते नाही तर खात नाही.
तर दहीं ही चांगली सवय आहे की धयासोबत चपाती
दूध चालत नाही ना त्याला दही तरी बी जरा जर आता कुठं आम्ही खा पोरगी तेण खायला की जरा जरा असं खातय त्याच्यात दूधभात दही त्यासेसाती
हं
उन्हा ना त्यांना पण त्रास होेतो होय कि बाथरूम मध्ये जाऊन झोपायली हम्म दग शिजत घे बाथरूम मध्ये जरा गार होते हो जाऊन झोपलय तीथ
म
बर ती बहिणीची पोर्गी का काय तुझ्या आज स्टेटसला ठेवल्यास काय मग स्नेहा न पण ठेवल्या नाही तिनं
आज बाई मी पूर्गी
होय
हम्म
सी आय डी ची पण ओळखाय काय?
होय ती ती माझी मावस बहीण आणि स्नेहा सख्या चुलत जावा
होय.
हम्म.
हम्म.
म आणि काय मग आणि सोनाली तेन फोन केलतीकनाय
केलंती की
ती पण काय गेली असेल सुट्टीला
नाही सुट्टीला नाही जात असते घरातच
हम्म हम्म
हम्म.
इकडं पण काय आली नाही लही दिवस झालं.
हा हां
कधी तुझ्या ह्यालाच आलती वाटत कि पोरग्याच्या बारशालाच आलती. तेव्हाच येऊन गेल्या वाटतं. हो तिकडं सासूच्या तिकड आलती वाटत हम्म येऊन लगेच गेली ती इथन मधन जवळ पडतय नाही साखर कारखान्यापासून हम्म अ दोघंच आलतीत ना हेला बारशाला हा
हा हा तवा येऊन गेलीत होय.
हम्म. मला काय माहिती नव्हत आमची सासू म्हणालती आल
हा हा
म आता काय जत्रा असत्या की तुमची सांगाव ची मे महिन्यात
हम्म पुढचा कुठे झाल की उद्या एक तारीख नव्हे उद्या एक तारीख का दोन तारीख नाही उद्या तीस तारीख
उद्या तीस तारीख
हम्म
अजून काय? काय महाग करत्यात काय घ्यायचं सोय नाय बाय अजून काय काय महाग करत्यात काय माहित तेल तेन केवढं वाढलय.
किती झालय?
एकशे पासष्ट रुपय झालाय ब
किलो अवगडाय.
शेंगदाण ए
शेंगदाणे एकशे साठ हम्म वीस रुपये वाढलं.
होय.
हम् ते काय एकशे साठयात, एकशे ऐंशीयात घिल तसंयत होय.
होय. दूध पण वाढलय छत्तीस रुपये अर्धा लिटर झाले, हा तिकड काय तू घरगुती घेतीस ना.
नाही नाही हेज वेगळं आणतोय आमच वेगळं असतय.
हा तुला काय गाईचा वापरतस का काय? ह ह. म्हणजे अस घरगुतीच मिळतं डेअरीतनं हा हा मग ते घरगुतीच की, डेअरीत पण घरगुत घरातलच असते की.
काय माहीत बाई घरगुती म्हणजे असं ताज - ताज आपल्या इकड कस, मी ते काढल्यावर लगेच देत असं नाही. हम्म.
डेअरीत म्हणजे ते घरातलंच असतात सोड काढून लगेच द्यायला येतात त्याच्या आमच्या इथं पण आहे खर डेअरी तथ मम्मीच्या घराजवळय न. ते आता पहिल्यासारखं कोण डेअरीतलं जास्त आणत नाही.
होय नाही आनत आता पॅकेटमधलंच आणण्यात.
होय.
वारणाय नव आपल्या इकडं.
हाय वारणा हाय, गोकुळ हाय, अमोलचा हाय.
हम्म.
होय.
मग
काय नाही ब झोप यायला का काय? आं
नाही. ए कोण हा? हा नाही उठलंय आता ज त्याला तर आवरायचं आणि काहीत खायला घालायचं.
हा हा.
डमरु घेऊन बसलाय गं वाजवत.
हा हा होय. शिरा वगैरे घालतेस का नाही तिला.
शिरा अजून नाही घाटला त्याला तूप पाहिजे नवे. तूप हा.
हा हा तेवढच जरा एक चमचा दीड चमचा घालायच चालतय कि एवढं आपण शिऱ्यात लय कुठं वापरतोय. जरा घालायच साधारण
जरा ॲपलची प्युरी तेन घालालोय.
हा चालतय की
बटाटा, मुग डाळ
हा हा
हम्म् हम मिक्स करून
चालतय
होय डंबरू घेऊन बसलाय ग मग त्याला इकड ती तीकड हे आय ते
हा हा
म अचानक बघितलं मला दिसल नसल्यासारखं झालं मनी
हा तोंडात बिंडात घालल.
होय घालत्यात. लक्ष द्यायला लागतय.
होय.
तिकड तोंड करून बसलाय आणि घेऊन डंबरू
आं
तिकडं तोंड करून घेऊन बसलाय ग डंबरू
आ
हम हम्म हम्म
तर खेळतोय म्हणायचं एकटा
खेळतोय तेज काही नाही सोड खरं काम आवरत नाही ग
होय करायच